हॅलो,,
हां, हॅलो,, बोला की.
हा ताई,, दुपारी बोलनं ते मध्येच राहिल,, तुम्ही ते म्हणालऽ काय नाही, घर बसल्या कामाचं तेऽ
हा, हा,
ते कसं असतय? म्हणजे का येतय तुमच्याकडं काम ते?
ते आमचं हेज आहे हो. आपलं गुलकंदच पान असतय बघा,, म्हणजे विकायला सगळीकडेच असतय ते,, पानपट्टीतन तेऽ सगळं,, हॉटेलमध्ये तेनऽ
हा, हा, ते गुलकंद,, ते मिळतय तेऽ
नाही, फक्त आम्ही कोण करतोय,, आणि बाकीऽ आमच्या दुसऱ्या बायका आहेत का नाही,, म्हणजे आमच्या घरी तो आणून देतोय,, आमच्या घरात कसं वीस बायका हायतऽ
हा, हा, म्हणजे तुमच्या अस,, जवळपासच्या पण घेताय काय तिथं?
होय जवळपासच कसा दररोज माल द्यायला लागतोय ना तो आस दुपारी दिला क नाही बारा वाज ता उद्या दुपारी बरोबर बारा वाजता तो माल द्यायचा त्यांना
हा मग ते येऊन घेऊन जात काय तुम्ही पोच करायच तिथं
नाही नाही येऊन घेऊन जातात ते इथल्याच जवळच्या जवळ असल्यामूळ त्यांना येऊन घेऊन जायाला परवडते ना ते
हा,, म ते काय असतय? काय करायचं ते?
फक्त कोन तयार, चौकनी आपलं कागद असत्यात. त्याच कोन फक्त तयार करायचं, आपलं खळ, म्हणून म्हणजे डिं, डिंकासारखं असतं त्यानी देतात पाकीटऽ
हा, हा,
ते लावायचं आणि त्यांना फक्त कोन करून द्यायचं,, आणि माळावर ज्या बायका आहेत त्या गुलकंद भरत्यात.
हा, हा,
असं असतेऽ
आणि दुसरं आणि काय नसत काय तिथं.
दुसरं तिने भरपूर काम करतात सोडा,, करा आम्ही तेवढं कसं आम्हालाऽ सवय झाल्या ना ते आता,, दोन तीन, चार वर्ष झालं आम्ही काम करतोय,, तेऽ
म ते पेमेंट पडतेय का त्यानं व्यवस्थित?
होय पडते की,, पेमेंट म्हणजे कसं,, एक ते ग्रॅम वर असतय. एवढा गट्टा असतोय,, तो गट्टा कसा साडेतीनशे ग्रॅमचा असतोय. त्यात पानं आम्ही कधी मोजली नाहीत,, खरं असतात भरपूर, एक पाचशे सहाशे पानं असत्यात.
मग त्याचं फक्त कोण तयार करायचंय ते
फक्त तयार करायचं आमच्यातल्या बायकांना सवय झाल्या अर्ध्या तासात एक घट्टा बरोबर पूर्ण करतात त्या
होय त्या म्हणजे ते कायम आता सवय कायम करताय त्यामुळे
होय एक गट्टा कस तीस रुपयाला पडते ना त्याना मा अर्ध्या तासात तीस रुपये आपल्याला कोण द्याय लागलंय तेवढं
होयच की नाही आता हिथं बघा की पूर्ण मान मोडून घ्यायला लागतंय ते हे पूर्ण खाली मान घालून ते एकसारखं करायचं ते कोणतं ह्याचच की आपलं रोपवाटिकेच
हा हा होय त्याला करायला लागणार
त्याला कसं उचलून ठेवायचं परत ती गाडी आली मिळणार त्याला दोनच रुपये खरं गाडी आली की परत ते गाडीवाल्याला ते भरून द्यायचं ते माल आलं की उतरून घ्यायचं
हा हा हा
आणि ते कोकोपीट वगैरे येतंय ते सगळं उतरवून घेऊन सगळं ते म्हणजे औषध वगैरे ते आपणच सगळं केमिकल तेन घालून सगळं तयार करायचं
होय मग नाही माझी बहीण पण करत्या तसलं काम उदगाव मध्ये दिलय नाई तिला ती प तसं सगळ म्हणजे रोपवाटिका मध्ये जाते ती मला सांगते ना असं असं अस
होय होय ते लई म्हणजे लय हालाचं हाय ओ ते आणि पगार तस हे नाही त्याला पगार नाही तेवढा
हो आमच्या इकडं कसं माहित आहे काय ते वेलकमच ते आपलं झेड कॉन्टॅक्ट म्हणून असत्यात ते तयार सगळीजण बायका आमच्याकडं कोण घरी बसून असल्या तरी पण घरात
तुमच्यात जास्त म्हणजे सीझनला ह्याच असणार बघा दिवाळीच्या वेळेत
दिवाळीच्या वेळेला मी आकाशकंदील करतोय की आमच्या इथंनं देतात ना त्यांनी तयार करायला मला सगळं तुमचं साहित्य फक्त आकाशकंदील बनवून द्यायचं होय दहा रुपयाला होय दहा रुपयाला एकच दिवाळी सिझनला तेनी दिवाळी एक चार दिवस पुढे राहिली की नाही एक आठ दिवस पुढं राहिली की म तेनी देतात मला कराय असत
हा मग ते कसं असतय?
दहा रुपयाला एक करायचं ते मोठा आकाश कंदिल असतात का नाही
हा हा म्हणजे पूर्ण साहित्य त्यांचं
त्यांच होय पूर्ण आपलं स्टेप लर सगळं सगळं स्टॅपलरच्या पिना सगळं पूर्ण देतात तिनी याय जायचा खर्च पण तेनी देतात मला कारण आमच्या ह्याच्यातल्याच आहेत ना त्यांनी
हा हा होय म ते आता किती महाग विकत्यात बघा कि ते बाहेर तेचं आपण घ्यायला गेलो रेट किती येतं असतील?
मग मग तुम्हाला फक्त साहित्य आणि एका मागं दहा रुपये दिलं तर बाकीचे त्यांनाच पैसे कि ते
होय आणि याय जायचं खर्च सगळं आता इथनं याय जायला तरी शंभर रुपये घेतात आमच्या इथनं गांधीनगरला
हा हा
शंभर जायचं शंभर म्हणजे दोनशे रुपये तुम्ही रिक्षा ठरवाल तर मी रिक्षा लाऊन देतो म्हणून सांगते आणि तुमचं त ते करून हो एकदम कसं पन पन्नास साठ मी एकदम करून देते ना त्यांना
ते कसं एकदम दोन तीन कंदीलच पैशे गेलं म्हणणार त्यांनी त्यात
हो त्यांना अहो त्यांना होलसेल दुकान आहे त्यांचं ते मोठं
मग मग तरी ते किती होतय रोजचं?
रोजच मी एक तीन चारशे करतोय की
हा हा
दिवाळीचे शिजन तेवढंच एक होय आठ दिवस तेवढंच हं दिवाळीला
हा हा
पहिला कसं करतं हुतो माहितेय काय बारकं आकाश कंदील नसत्यात काय डझनावर अस
होय होय ते आणि परवडत्यात कि विकायला.
मी पहिला मी तसलं करत होतो एक दोन वर्ष मी तसलं केलेत की घरी आणून.
म्हणजे स्वतः विकायचं काय घ्यायचं करायला? स्वतः विकायच काय?
व्हय स्वतःच विकत होतो मी सोडा खरं कसय आमच्या गावात कसं गांधीनगर जवळ ये ना एक दोन किलोमीटर हाय फक्त चालत पण जात्यात एक एक जण आणि इथल्या इथं असं इथून कोण घेत नाय ते गांधीनगरला जाऊन आणतील खरंय इथल्या इथं कोण घेत नाय असं आपण घरोघरी विकायला गेल क नाय त सत्तर रुपयाला एक पाकिट पडतंय.
हा, हा
म्हणजे मी विकायला गेलो कि होलसेल मध्ये तीस रुपयाला एक मागत्यात ते
होय, होय.
मग ते परवडत नाय ना त्याला ग्लास आलं वरचा कागद आला. परत ते झालर आली. दोरा आलाआ परवडतं नाही ते टेरियल सगळं आपलं खरं पडवत परवडत नाय हो ते होलसेलमध्ये दयायला.
होय, होय, आणि आपण स्वतः हे करायचं म्हटल्यावर लोक घेत नाहीत विश्वास ठेवत नाहीत. लव
आ होय आ हा कमी लय मागत्यात म तीस रुपये ला वीस रुपये दया असं करत्यात म म मागच्या वेळेला मी कणय तसलं दोन हजार केलेल.
हा हा
मी जच्याकडन आकाश कंदिल घेतोय किनाई तिने मला चाळीस रुपयांन घेतलं असू देेत तू केल्यास म्हणून मी घेत तुम्ही म्हंटल्या ना. चाळीस रुपयान घेतलं का तरी पण ते परडतं नाही ओ चाळीस रुपया आज पन्नास साठ रुपयाला गेलं का नाय
तुमचं रोजची मजुरी पडायला पाहिजे. परत आपलं घातलेलं मटेरियलचं बाहेर पडायला पाहिजे.
काम टाकून ते बसायचं करायला आणि आधी दोन महिने मी करून ठेवतं होतो ते
हा
दोन महिने अगोदर दिवाळीच्या आधी दोन महिने करून ठेवायचं सगळं पूर्ण ते मग ते सग म दोन महिने त्यातचं की तेवड्यात हे तर मिळालं नको काय सांगा की नाही परवडतं की
तर भाड एक पाच हजार जरी धरलं तर पाच पाच हजार दहा हजार आणि त्या मटेरियल्स आणि मिळायं पाहिजे त्यात
हा ते होते मग मी सगळं मी हिशोब लावला. गेल्या वर्षी खरं ते परवडतं नाही म्हणून मी ह्या वर्षी केलेचं नाय ते. तिनी देतात मला आकाश कंदील मोठं करायला. दिवाळी एक हा ते परवडतं मला सगळं त्यांचं चा आणि एक दहा रुपयेला म्हटल्यावर असं हाय
कपड्यांचं पण भरपूर गर्दी असते नाय तिथं म्हणजे आमच्या इथं मुळशी निट वगरे अस हे कराचीत आमची आत्त्या आहे न तिथ जास्त आमच रात्री त्या नऊ नऊ धा धा ला येतय म्हणायला लागलीत आम्ही एवढ्या वेळ बसतोय म्हणजे
ते भरपूर
होय रोजचा पगार लय पडतोय म्हनाय लागलीत आम्हाला त्या सिझन ला गर्दी भरपूर असते त्यावेळी आणि घरी बसते पण घरी बस आणणारे पण भरपूर आहे बघा ते शर्ट ना बटनं लावायचं.
होय, होय, ते बरमुडा शिवायचं शर्टला बटन परत शर्ट शिवायचं. ते लहान मुलींचं कासोट्यावरचं ब्लॉउज तेन शिवायला लय भरपूर आमच्याकड काम नाही अस आमच्या आमची जी पाहुनं आहेत ना तिनी म्हणत्यात तुम्हालाचं इथन कुठंनं काम येतय आम्हाला दया काम. आम्ही म्हणते दररोज तुम्ही देणार आहेसा का ते काम लांबच्यासनी परवडत नाय ओ ते काम दयायचं नाय होत आम्ही इथल्या इथं हाय म्हणून तेवढं कड वाट तट नाय आम्हाला हो खरं लांबच्यासनी नाय परवडत ते काम.
आता आम्ही कसं आता आम्ही काम शोधायला लागलोय आम्हाला काम द्या काम द्या पण काम देत्यात खरं एकदम असं कमी न कारण इथं नाहीये माहितीये त्यामुळ एकदम कमी न पिशव्या किती साठ रुपये सतर रुपये न द्याय लागल्यात आणि सगंळ चेक करणार तेनी शिलाई कशी ये काय व्यवस्थित सगळं पाहिजे. म ते पण परवडत नाही ओ ते
आमच्या इथं कीती ऐंशीे रुपयला होत. ऐंशी रुपयाला होते बघा त्या पिशव्या आम्ही इचलकरंजीतंनंच आणत होतो. आमच्या सासू बाय आणत होत्या आणि बाहेर बायकांना देत होतो आम्ही
हा हा म ते कसं बाहेर देत होता.
नव्वदन आम्ही अह त्यांनी आम्हाला नव्वदन देत होती आम्ही ते स
हा हा मग बघा तेच तसं चालतय व्हय एक सत्तर ऐंशी न पण चालतय इथं का नाही साठ एकदम आहे ना माग जाते म्हणजे एकदम येन घेतात कमी आणि त्यांना लगेच द्यायचं
कंबर जायची त्या मशीनवर बसून बसून
मग होयच की परवडत नाही ते मग आम्ही कस हे करून बघितल हिशोब करून म माहीती हे होत उगंच आपलं लाईट बिल पण येणार त्या ह्यानं लाईट बिल यायचं ते यायचं आणि ह्यांचं कसं द्यायचं वेळेत आणि ते नेऊन द्यायचं तिथं
होय होय नेऊन द्यायचं आणायला जायचं
मग ते गाडीलाच आम्हाला जात इथनं पंधरा पंधरा रुपये तीस रुपये त्याचच जाणार आणि राहणार केवढं म ते
असं काम पाहिजे कि सगळ आपलं खर्च पण निघायला पाहिजे ओ त्यात आणि आपण दिवस हा व्हायला पाहिजे मग आपल्याला परवडते ते
तुमचं कसं तिथलं तिथं हाय आणि
होय घ्यायला यायलाय येत होत तर काय वाटत नाही तीन चार वर्ष झाल व्हय आमचं चालू आहे ते बाकीचं काम पण त्यांनी कसं एक होय रोज असते फक्त आपल्या मे महिन्याच्या सुट्टीत का नाही
हा.
खरं कसं चार दिवसात नाही एक वेळा आठ दिवसात एक वेळा अस येतंय मेन म्हणजे सूट ट्टीत फक्त नाहीतर बाकीच पूर्ण बारा महिने चालू असते
हा हा मग बरं आहे की म्हणजे बाहेर कुठं जायचं काही कामच नाही
काम नाही होय आणि आम्ही आम्हाला जर नाही करू वाटलं तर आम्ही काय घरात करत नाही कधी म्हणजे कोणतरी पाहुन आलं, कोणाला तर बरं नसलं घरी असं काल ठेवत नाही अनी बाहेर बायकांना देतो त्यात कसं पाच दहा रुपये मिळाल तरी पण आम्हाला परवडतय ना ते
होयच की आणि काम बंद करण्यापेक्षा बाहेरच्या घेतलेल्या पण पडते
व्हय वीस जण आहेत आमच्या बाहेरच्या बायका
मग ते त्यांच्याकडे घरात देताय काय तुमच्याच घरात येतात त्या
घरात त्यांच्या घरात द्यायचं ते.
हा म्हणजे तुमच्याकडे येते आणि तुम्ही हे करताय काय?
हा देतोय बाहेर
हा हा म
गल्लीतल्या आहेत एक चार पाच पर इकडं तिकडं जवळ जवळच्याच आहेत आमच्या इथल्या लय पण लांबच्या नाही आला की बरोबर फोन लावला की बरोबर टायमिंग वर एक एक वाजता बरोबर येत्यात त्या न्यायला
म्हणजे न्यायचं आणि परत त्या टायमिंगला आणून द्यायचं.
आणून द्यायचं होय.
हा हा मग ते पेमेंट कस असते महिन्याला काय? हा.
एक बाई कमीत कमी एक पाच सहा पाच सहा केली तर त्यांना तीस रुपये न देतोय तीस रुपयाने सहा जर केले तर साही त्रिक अठरा दीडशे रुपये कोण द्यायला लागले आपल्याला दिवसभर ते पण दिवसभर लागत नाही संध्याकाळ लगेच आणून देतात त्या सहा सात
हा हा म्हणजे दिवसाला घर बसल्या ज्यांना बाहेर पडता येत नाही त्यांना बरय हो ते
होय बरं आहे त्यांना ते दुपारी किती एक दोन वाजता नेल्या एक तासभर झोप त्यात नाही तर नाही झोपत तर तेच करत बसतात त्या सहा सात वाजता आणून दिल्या की की झालं दिवस भरात दीडशे रुपये कोण द्यायला लागलय आपल्याला आणि एक एक बायका तीन तीन चार चार हजार रुपये होऊच पर्यंत थांबत लगेच पैसे घेत नाहीत.
हा म्हणजे काहीतरी येतेय.
हा करता येत म्हण असं करता येत क बाईका आमच्या इथल्या आठवड्याला न्हया म्हंटल तर नाही म्हणत्यात. नाही भाभी आमच शंभर होद्यात एवढे होद्यात तेवढे होद्यात तीन चार हजार रुपये झाल्या पैसेच येत नाहीत त्या
चांगलंय.
काय तर घरी बसला काम पाहिजे हो
चालत ताई कॉल कट करायला लागणार मला
हा हा चालते चालते हा